हू अगं मी मोबाईल मध्ये ठेवला होता आणि बाहेर इकडं, रांगोळी बघायला आली होती मी.
हा काढली का तिने रांंगोळी?
हो एकदम छान.
आ आपल्या रांगो साध्या रांगोळ्यांची का?
नाही गं अ त्याच मटेरियल वेगळं भेटतं लोकरच्या. घरात, घरात म्हणजे लोकरचं म्हणजे ते आता नवीन नाही का?
ते नाही का निघाल्या ते आता कापडी रांगोळ्या हा, हा त्याच्यावर. हा, माहिती ना तुला ते? म्हणजे ते कापडाच लोकर च्या बनवतात ना त्या ते नाही आता ये ना रांगोळीसाठी एकवेगळं मटेरियल मिळत.
हं जे धुतलं पण जाऊ शकतं, जसं लोकर असत ना
हा, हा तशा पद्धतीने ते धुतलं पण जाऊ शकतं, आणि मग त्याची वेगवेगळी डिझाईन वेगवेगळे कलर
आणि ग्ल्यू ची गन आहे ना? त्या ग्ल गनने चिटकवायचं वेगळे वेगळे कलर. आपलं ब्लाउज साठी जो कॅनवाज राहतो बघ, हा तसा वॉशेबल कॅनवाज येतो त्या कॅनवाज वरती रांगोळी काढून घ्यायची आधी वेगवेगळे फुल किंवा वेगवेगळी डिझाईन आणी मग त्या कापड कापड मिळतं आणि ते कापड तिथे चिटकवायचं.
अच्छा आणि मग ती रांगोळी म्हणजे घरात शो साठी का?
आता बघ आजकाल काही बायाना हायना कामाला जाता मग त्यांना रांगोळी करायला वेळच मिळत नाही. किंवा काही ना रांगोळीच येत नाही मग त्यांना ती रांगोळी ठेवली का झालं काम. सण असो काही असो मग त्या रांगोळी घेतात बाया.
कमाई आली दोन ते कमाईची ती मटेरियल घेऊन आली सगळं.
हा नाही आत्ता छान काढली रांगोळी काढली चाट जी पी टीला विचारलं कलर कोणते भरू, हा मग तिने मस्त कलर कॉम्बिनेशन दिलं आणि छान मस्त दिसते रांगोळी.
हा ना चांगले अगं महाग भरपूर महाग जातात ना त्या. म्हणजे विकता पण येतात का त्या? म ते विकायच्याच आहेत. हा ह त्या ग्रुपला बघितलं मी ते फोटो.
हम्म तसच हे ते विकायचच हे ते. हा मग तसच मावशी बनवताय.
चांगलंय, म्हणजे आजी बाबा बी बनवताय. हा हा, आणि इकडे मावशी पण बनवतय. हा आजी आजी पण बनवतात ना.
आजी बी आजी नाही बाबा बाबा डीझाईन काढताय.
बापरे. ह त्या दिवशी खर्चाच ग धरला नाय, बिजनेस माइंड.
हा.
बेकार.
हम्म हम्. अच्छा.
चांगलं आहे बनवता.
ह् मग नाही मस्त दिसते अगं आणि बरं आहे ते. पाण्या पावसाचं मागच्याच वेळेस नाही का रांगोळी काढली पावसाळा आपलं काय म्हणता दिवाळीमध्ये, नाही दिवाळीला.
ह.
रांगोळी काढून मध्येच आले तेवढ्या तर रांगोळी वाहून पण गेली ह ह.
च कोनी ह
हा का पाऊस आला होता ना तिकडे पण होता का पाऊस.
तर नाही मी एकदा रांगोळी काढली होती आणि वरून आला धबधब, ती रांगोळी ति तीथे चीपकून गेली तशीच्या तशी डायरेक्ट उमटून गेली आणि ती हाय ना म्हणजे हो दिवाळी निघून गेली लक्ष्मीपूजन निघून गेलं भाऊ म्हणजे भाऊ बीज निघून गेली ती गेलीच नाही ती, जाय मला दुसरी बी काढतायेत नाय अन ती पुस्ता
हां कां
तिच वमेलां चिपणं गेली
हां आणि कायं म्हणतांत सिमेंटचं आहे कां
हां गेरूं लावंला होतां मी हां बरं वाटलं
हं नाहीं तरं सांरा होतां येतं अगं पणं ते नां कांहीं कलरं त्यांच्यामध्ये केमिकल टाकलेले असतांत नां कलर सांठी ओले पणं असतांत तसेंच
आणि ते सुकतं पणं नाहीं.
हां.
काढायचं एवढ्यां मंग मंग होऊंन जातांत.
नाहीं बरं आहे नाहीं मस्तं बनवतंय मावशी पणं छान कलंर मस्तं आहे मलां आवडली त्यांनी तीनं
विनावं लागतं कां ते
विनायचं नाहीं गं असं दोरां भेटतो अं आपलं सूंत कसं असतं
हां हां
तसं बंडल आहे आणि ते फक्तं यांना चिटकवतं वाजायचं. राऊंड समजां राऊंड आहे नां मगं ते राऊंड राऊंड करतं करतं एकांवर एक एकांवर एक नाहीं कां मंग असं ते फक्तं चिटकांवत जायचं विनायचं नाहींये.
बरं आहे मंग नाहींता विन कांहीं विनतां
विनायचं नाहीं चिटकवायचंय आहे ते. आणि मंग ते कायं खरांब झालां नां तरं धुंता पणं येईलते वॉशेबल आहे.
असं आहे कां चांगलं आहे मगं म्हणजे धूंळ वगैरें लागली तरं.
हां वंन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे पणं मंग ती एक रांगोळी जवळंपास ती जाईल सातशे आठशे
हां म्हणजे जे जितकी मोठी तितकी महांग नां
हो जितकी मोठी तितकी महांग कारणं मंग तेवढां दोरां लागतो तेवढां ते ग्लूं लागतो.
मेहनतं पणं तेवढडीचं जास्तं नां.
हम्मं मेहनतं पणं तेवढीचं जाते. हं आणि पाठं खाली वाकूंन वाकूंन.
मंग मंग ते तरं हायंतचं.
हम्मं पाठदुखांयला लागूंन जाते नां मंग. पांठ कंबर तरी पणं कांहीं मयूंर नाहीं केली.
हां कां मयूंर जंम हां तो करूं लागतं असेल कां
चिटकवतं होतां तो.
हांर आं कायं
हां नाहीं हर्षद नाहीं. मयुंर चिटकवतं होतां हर्षदलां कांहीं नाहीं हर्षदलां त्याचंच होतं नाहीं. ते क्राफ्टं पेपरचं करतोय तो कायं करतोय कायं माहितीय त्यांलाचं माहितीय ते शाळेत सांगितलेलं आहे.
अओ त्यांचा प्रोजेक्ट होतां बरं कां त्यांला दिलेला त्यांला कलंर मारांयला माहितय कां मी व मयूंर बी. काका बीग असे विचारं करांरून कलंर मारांयला. अं आणि तो कलंर द्यायचा हां मारं दीदी तो मारं दीदी.
हे तरं कांहींचं नाहीं जेंव्हां आम्हीं त्याचं ते वडाचं झाडं बनवलं होतं नां फॅन्सी ड़्रेस कोम्पिटिशन लां वड्यांच झाडं बनवलं होतं नां आम्हीं सगळे दमं ते हां एक वाजेपर्यंत आणि हां झोपलेला. आंता यां वर्ष नाही या वर्षी सांगितलेलं आहे मी म्हंटलं तो तो शिकून गेलेला आहे आता चौथीला गेला ना त्याच कामं त्यांनीच करायचे. म्हणून तो सध्याआता तिथे दमतोय आणि ते शनिवारी सांगितलेलं कालचा पूर्ण दिवस गे ला आजचा पूर्ण दिवस गेला आणि आता आठ वाजता सांगितलं त्याने ते क्रा
क्राफ्ट पेपर काय बनवायचे आणि उद्या जमा करायचं असेल.
हम्म मग त्या म्हणे बनव नाही तर नको बनवू जमा करशील
कंटाळून लागतो ना आ ऐन टाइमा वर सांगेल आणि काय करेल मंग ती बी.
तसं नाही त्याला सवय पडून जाईल ना.
हा त्याला सवय पळून गेलेली आहे ती सगळं मिळतं ना.
करून देता आता मयूर पण करू लागतोय.
त्या मयूरला त्याचाच अभ्यास पडलेला आहे.
हा ना.
हम्म.
मयूर ची शाळा सकाळून आहे का दुपारुन?
दुपारुन आहे त्याची शाळा आता त्यांना काय एक दिवस सुट्टी असते.
का ब
अगं ते मतदानासाठी नाही का शिक्षक जातय म हा मग एक दिवस नववी एक दिवस आठवी एक दिवस दहावी
असे आता उद्या दहावीला सुट्टी मग नववीला सुट्टी राहील मग आ ठवीला सुट्टी राहील म परत दहावीला सुट्टी राहील असं सर्कल जातय ते.
बापारे आम्हाल तर एकदम बोलून घ्यायच शिकवायचं कोणी नी.
नाही ते मतदानासाठी जातंय म्हणून मग यांना‌
घरी
एक-एक दिवस आहे ते शिक्षक कमी येत मुलं जास्त आहे. म त्यांच्यामुळे मग यांना एक दिवस सुट्टी आहेच.
आमचे तर सेक्शन ए आणि सेक्शन बी दोघं एकत्र करून द्यायचे.
हा का.
राडा म्हणजे हा. आ आमचे क्लास होते हो पण शिक्षक नव्हते.
हा का? काही नाही का शिकवत पण नाही अजून लई म्हणजे बिचारी तेच तरी काय करते त्यांना खूप कामं लावून दिले.
. शिक्षकांना शिक्षकांचं काम शिकवायचं त्यांच्या मागे जनगणना बी त्यांच्या मागे इलेक्शन बी सगळंच एकदम
हा इलेक्शनचं काम लावून दिलेलं आहे त्यांना ते त्यांच्यामुळे
माझे मोठे काका ते जनगणनाला इतके परेशान होऊन गेले होते उन्हाम ध्ये बेकार आता ह्या वर्षी केली हा या वर्षी.
हा का इकडे नाही आले जनगणना वाले अजून.
नाही यांची आणि यांची भर उन्हाळ्यात होती. प्रत्येकाला गाव वाटून दिलेलं आणि काकांना नेरगाव मोठं भेटून गेलं म.
अच्छा हा ने
दिड मध्ये हं तुमचं असं तुमचं तस, ते एवढे प्रश्न करता. आणि त्यातल्या त्यात उन्हाचा फिरायचं, हा मग ते आहेच. तब्येत बिघडु ऊन किती मा इकडं बापरे ऊन नका का विचारा तुम्ही मी माहिती का नाशिकहून इथं आली. ना मल डायरेक्ट असं व्हायचं बाप कुठे जाऊ नाही, कुठे नाही, कुठे जाऊ नाही, कुठे नाही. तिथं कसं थंड वाटायचं. थोडस रात म्हणजे खाली वरती रूम मध्ये नाही. पण खाली हॉल मध्ये थंड वाटायचं. इथं मला इथं इकडं बी गरम इकडं बी गरम डायरेक्ट दोन तीन दिवस डायरेक्ट सुधरलं नव्हतं. मला काय
हा ते इकडची सवय लागून गेली ना.
ह
त्यांच्यामुळे हम् जर उद्या पूर्ण काम केले ना
हा
तू तो मेसेज वाचला का?
कोणता?
ट्रान्स्क्रिप्शनच हा एक म
ट्रान्सलेशनच हा एक
ह मी तुला सांग पाठवून दिल तो मेसेज
बरं कोणत्या ग्रुपला आलाय, किती काॅल झाले तुझे? माझे का गुप झाले मेसेज वेगळ्या ग्रुपला आलेला आहे.
किती?
म्हणजे आता पाच झाले अजून पाच राहिले. हा का झाले का तुझे पाच केले का? हो ते झिरो सेकंड मध्ये चालले गेले. दोन कॉल झिरो सेकंड मध्ये चालले गेले. त्यांनी उचलला आणि कट करून दिला लगेच.
नाही ते आपण नाही करत दुसरं नाही करत गं
अहो नाही तसं नाही. ' ते आपोआप वरून होऊन येतं' नाही. म्हणजे मिरिंग मिरिंग दिली ना त्यांनी उचलला म्हणजे उचललाच नाही आणि कट झाला ना मग ते झिरो सेकंड मध्ये चालला गेला.
हो माझा पण झाला तसा शेवटचा कॉल हम्म माझा बी तसाच झाला. ठीक आहे चल ठेऊ का आता उद्या करते. मी तुला ठीक आहे.